हॅलो हॅलो.
हो आता ऐक येतय बेसहा की
हो बेस तुम बेस-
हो हमे भी दौडाव.
काय करता.
तीन तीन आले आमच्या तीन पाण्या पाऊस सुरू होल ना आता.
हा हो
तर त्याडी आता हेऽ तजवरर कवरी भडता अत कवरी भंगसपण,, आतातऽ बनल्यास का या बंदर येऊन, पूरा थोडा तापता आता प्लास्टऽ
हो का वाईट फ्लास्टर काय.
हो वाईट आ ते. दोन संबर ला मला ना आता एक आधी फर्स्ट टाइम होई ना लाॉ ह तुम्ह
हो का
तर आता एक लावून पाहिल होत रातच्या र हमाले पाणी आला तर लावलहारी तर नाही गरामारी ह. हो भारी घट्ट डीकम पडते एकड आता ज जवन न कानुन अ कोटर हल्ला तिनकडे पूरल वावा.
हो का नाष्टा कर्लाकमा.
नाश्ता करलो.
काय करला नाश्ता.
अंड्याचा पाणी द्याला घाटा.
हो का.
तुम्ही
आम्ही करलो नाश्ता दोसा
दोसा करला का.
हो.
हा तुम्ही बनवला.
ये नाही आजी बायको बनवला.
हा ह त
हम्म
हा हा डोशा डोशामध्ये हे भेदडीच्या चटणी करता का.
नाही पल्लीच्या चटणी करतो.
हा त्या त आई पिकवता का तुम्ही.
हा नाही त्या आगेंगे ना पाली.
घेऊनच की.
आ.
हा हा इडली वडा बी करून घेतता कि. रोजी रोजी एक एक टिफिन करता का तुम्ही.
ए रोज नाही कव््हार तरर एक बार करतो रोज रोज नाही करू. जास्त भतस वरंत.
हा हा आहो जे सुट्टी आय का तुम्हाला?
सुट्टी काही नाही पर आता टिफिन करा म्हणला कराल नाश्ता.
आ हा आक खाल
हो, की खालो.
किती दोष्याला खाता मारी तुम्ही?
एक तीन चार खातो. अधिक नाही खात.
हा हा लहानला घालतात की मारी मोठे घालतात की.
लहानले आहेत आता पण्या मे एवढं आहेत ते एवढं लहानच आहे ना ते आता आम्ही होटलमध्ये खाल्या ते का ना मोठा पेनेम राहते पीटर घालून अ करते.
फिरवते हो.
आता किती राऊंड फिरवलं. तिथला मोठं होतात हे.
हो, तेही बरोबर अस आहे. आता अरे अ काय म्हणत मी विसरून दिलंय. सांगा?
आता पेनॅमल्या का केवढं ते राऊंड द पेनॅम केवढा आहे की तेवढंच. किती डोश्या.
हम्म हम, तुम्हाला कलागय. इष्ट क मेतरी दोशा इष्टम क
कडंगा दोश असं मला इस्म मरी
मरी अता कलांग आलेय क मरी
हो करंग मसाले
ह ह ह.
मी कव्ह कवर होटेलमध्ये खालन काही त्याला सांगता का गं करमणा.
अबा तसे करतेय की मरते
हो, करते ना.
होते.
हा हा.
बाहेर आता दोश होटेलमध्ये खाले आहेत. आलूच सालान सब्जी त्यात भुतूर घालून देतात. मसाला घालून देतात एक एक साद देतात ह. कसे म्हनले तसे देतात.
हो एक दोश आहे देत तू आणि अ दोष देतात ना.
हम
एक दोशाही आटकल्या कि एक दोशाही घालून देते हा.
मरे इकडे.
हो आचे पर घालते एक दोषा
बेस रहाला के मारे खहलाके.
मी कवर नाही खावा कत लापर नाही खावा ते खाऊसं नाही लागे.
मला या दोश्यावर आमलेट म्हणायच्यानी आता.
हा तिथलंच आता आधी दोष घालते. त्यावर अंडा फोडून त्यावर मतम स्प्रे.
उपकारामु
ते काही नाही घालत.
ह
तिथं हे घालते. तिथलास अंडा फोडून मोतमेशी लेवल करते दोश्यावर.
ह डोश पूरा खवाच्या आणि करत. ते करून अगर वाटलं मीठ तरस घालते ना.
वटला नाही. का मीट नाही घाला वटला घालतात इटलास. म्हटले हमाकडे तर तशी करते मग ते आता वेगरेकडे कशी करते मला नाही माहित. हम्म.
मामाकडे घालतात त्याज्यात कांदे अ आणि बट्टर पूर घी करून असे घालतात.
काही तिथला नाही कर म हा माझ्याकड ओनली त्यावर दोष्यायावर अड फोडून गल उस कार तक वेस ताकून देते.
मर उलटा फिरवते की मरीये नी. उसे मंदे फिरवा नाहीय ते सिे हिवरं हिववरं राहत अंडा पुूरा.
हो ते इर्घ वास येत तेशी ऱ्हाल्या. हा नि शवास येत ना अंड्याचा
हो मारी
हम्म
ते बाई पन्नास रुपये किती असत
हो पन्नास रुपये आता मामूलगा आणि अंधवशाह हा माझ मा मसाला दशवल्याक फटी रप चाळीस रुपये.
हा हा. इकडे तशच्या हातो पण आता अंडाच्या दोषाला किती कि नाही माहीत.
आम का बरं नाही खावा ते ते देखतले कसर होतं म्हण ते खावचं नाही लागे अखं
हो आम्ही त्याची घरी बी कवर ट्राय नाही करा मगरीे अे ग हमची बाई अनेक. ली कायकरला म्हटल्या भाक्कर राहतय ना भाक्कर करून पाक्क्याला ठेवूला क एक आम्लेट घालून आमलेट वर हे बाकर वओर घालून सी मला दोन नाही पुडे पण ऑमलेट सापलेट करून त्याने दोनदा मिरून बुजते ह हो धोड राहते. हो गरम राहाला तरवरस मारी आ भाक गरम हेडून एक आम्लेट करून आम्लेट फिरवाण नाहीला आ दिस हे भाक्कर मांडावा म्हणच्याने सी राहताने. अं तशी फिरवून त्या राऊंड करून भुजून हंगेल्याकड असे तीन चार काल राऊंडच्या कापरून असे खाली धोड राहत ह का राहता भाकरी करल्या् तशी करून खातो हम् टेस्ट बी धोड राहते.
इकड एक दवश गुडा ट्राय कर म्हण आमा
काही घे त ते खाऊच नाही लागे म्हण नाही ट्राय करा हामी.
हो का?
हम्म कराव पण वेस्ट पूरा फेकना पूरा नाही आहे तर देस नाही म्ह हे ह अंड्याचा ह भाकरच तर काय ना होय बरं.
हम्म डोसा ल खाता. बेसय होते ते अका पेन म होते वास आका.
हो मारी एक बारी यूज करूस बी नाय लागे.
कतानी गंमत उठावा गिटावा ते वास जवाना अंड्या चिरग वास येते फोडल्या पाहि.
हो मारी तुम्ही आता दोशा जेवला की त असत
हो दोषा
हम् आणि काम आहे की कुठतं तुम्ही बाहेर जावाच.
मत् काय नाहीयत काम ह उबिरग जास्त लागतायज पनी नाहीय येन काय नाहीयन.
मिरच्या दिवपुडी पाणी येत आहे सकारी ऊब लागतय.
ओके आम कातर आता ज जास्त धूप लागतई आता हेंणा कालंक श राातिक सेम तेे शिसा आहे मतम ह.
ह मला बेस्ट आहे पण मारी तिथलं उभाचा दिवस त्यांना ते पण उभे सू लागत आहे अस ह ते माय काय करते मला तिथलं ऊब लागत आहे, म्हण आमचे प पुरे छेद्री गिद्री धुतय. पूरा वारू घालत हाय.
अरे मगन दे बुडी का माऊून पाणी आल्या
हम् येत वर व बारतात कडकू बा आता हमाला इकडे मी बी काल देत. ते लईत आत सिलिंडरल बूर लोटून जात आत की
हाव हाव तेच ते प मुंबई पुणे तिर्घ जास्त पाणी येत आहे.
होव सूरत तिकडे तुग पूर आल होत लोटून जात अस चिकले परवा बा काही ते गॅस लो नसत म आता क लोटून जाता
आओ मनाही भेट नाही त्यात जास्त आता आम्ही रातचेरा भी कूलर कालून ना झोपताव तवा
हो काय?
हा तीतला ऊब लागतय हामाकड सल पाणीस नाहीय ना.
जुलै आल्या किती पाणी पडावा काय नाही?
ह आंग अका उगडताय मुतम नाईट मंदे कूलर घालूनच झोपतय आमी तर
होव का हम्हाला ए कालदीव पुुडीए, पाणी जीवग असल तर असं थंड राहिला तर आता नाही घालण हामे - तर भुतू राता कूलर भी क्लीन करावा उत पाणी हाय त त मुरकुटे पूरा सीरन मुरकुटे जात
हा आ येतात आम्ही तर आता असं आमाकड जास्त पाणी अस नाहीए ना, डेली आता आम्ही कूलर घालूनच झो. नाहीतर हिर्ग आंग उकडतय.
हा हां.
बरी परेशान आहे पाण्यान, पाणी नाही ये ना काही नाही अका
आता पाण्या पाऊस आल्या आ आ आता कच्छ ज ते पाणी जमा होऊन राहून आता मुरकुठे उन्हात तर पूरा आ रोग बिग तयार होतात.
होव हो एक मलेरिया, टायफाईड या
डेंग्यू आ आ ते पुर येत राहतात होता हे पाण्या पावसा दिवस म्हणे दडत रावावा.
ह हमाकड तर असल जुलै मध्ये कसे पाणी आहे, वाच असल पाणी नाही काही नाही चिंकू नाही माहा मुलगा चिनकुल पडतात इरगेतात काही म्हणून देेतल्याल, पाणी नाही ए ना काहीच नाही ए ना
तुम्हाला पणी तिकडे वावं म्हणा हाय का?
हो अलेग जरा दडोसर आताना तड मत हह आता कशी उबलागताय ई ए्णा कालामात कशी उऊब लागते तशी उब लागताय, मुताम बाहेर निघल्या गो चर चर करताय अखा
अया व
असल पने नाही आहे ना आमच्याकड
हा आ का काहे मला मेडून तिथं धरून हिंतात ना माझ ते करलात की तुमच्या गावात
आणि काही नाही करा
तसे करलं हक्काच पाणी पडते कानाकिमारी
कायीक आमाला माहित नाहीय आता ते अ शेरा या गिरा का आपना मला माहीत हाये. बबल मारायलाय माराआयलाय श कापतात ना
हव ह्यांच्या घराकड पूरा गावगाव. मल्या एक एक लाईन पुरा मिरून कापतात.
हह अंचेेकडे मत मत गावाक एक. पन्नास सात राहातास कोून बा ला के. अख्खे मिरून कापतो पासा आशेऱ्या कापतात.
एकवा.
होय कबर आख्ख्या लेगडा आहेस आता.
ओके मरी डोय जुगर आकतना मरी.
हो रा आ मोटल न मन सईड उंगैेात ते
हो का?
हम्म सारे मर ह राता